हे
हम्म यार, हॅलो.
हॅलो, ऐकू येते काय ग?
हम्म, येते येते. ना गं
काय कराल्यास?
काय करायच.
काय म्हणजे काम नाहीत व्हय तुला काय?
काम हायत की आता जेवतो बाई.
हा हा जेवलीस?
हम्म, तु?
जेवलो, एवढा का टाईम?
टाईम झाला बाई काय करायचं
हम्म काय केलतीस?
कशाला?
जेवायला.
भाजीला?
हा!
भाजीला बटाटा
हम्म!
हम्म आणि आणि आमटी मसुराची
ह!
आणि खरडा.
आणि कढी आणि काय पाहिजे?
सुन भारी आहे की तुझं बास की आणि काय पाहिजे?
हम्म ह!
पप्पा आलेत.
हम्म आल्यात.
हम्म जेवलीत का नाहीत?
जेवून झोपल्यात
ह ह, आई?
आई पण झोपल्या बाई.
हम्म हम्म,, तु काय कराल्यास.
तेंचा टायमिंग झाला की मी पण झोपणार हाय तुझा फोन आला म्हणून बोलाय लागलोय.
झोपायच्या तयारीत हायस व्हय?
हम्म!
अ हम्म!
आणि काय कॉलेज कधी?
कॉलेज आता सोमवार पसन जायचं.
त मरो ये
हम्.
हम्म. हम्.
चालू होउन आठ दिवस झाले.
हम्.
आणि जायनी
राहदे की ह्या पुढच्या वर्षी जाऊ माग
पुढ पुढच्या वर्षी काय करायचे तर लुटून काढाय.
परीक्षेला जायचं डायरेक्ट
हम्म शिकायच्या आधी पेपर द्यायलाच जाऊ दे.
हम्म मंग काय.
नाही जाणार ये सोमवारपसन
हम्. चालते चालत. आणि चेरी आहे नो
काय करायलाय?
काय करतोय खेळून येतय हायस्कूल मध्ये मोबाईल घेऊन बसतोय.
हम् हम् ह.
टिव्ही बघतोय. हम् टिव्ही बघतोय. मोबाईल घऊन बसतय. एवढंच गे काम आहे दुसरं काय काम करत.
हम्म आणि दुसरं काय करतो तो.
वय दुसरं काय नाहीच.
ट्यूशनला जातोय का?
जातोय की पाच वाजता.
हम्.
हम्म.
किती विषय घेतलाय.
दोन अ
ह हां तर किती फी सांगितलंय.
फी चार हजार
दोनशेला.
हम्म.
बाई भरलीत काय.
हम्म भरली.
ह हा.
हम्म. आणि काय
काय नाही बाई
हम्.
काय असतं अणी?
काय असत मंजे?
काय फोन श्रद्धाचा?
श्रधाचा केलती होय.
हम्म..
ते क्लासला जाते ती.
हम्म.
अग तेच तिच्या बरोबर पण बोलायचं होतं.
हम्म.
ते काय माझं फोन लागनात आता.
हम्म.
आमचं बोलून, बोलून लिमेट संपलय.
हम्म, हम्म मग आता नवीन फोन घ्या नंबर लावा नवीन फोनचा.
काही समजेना तर कुणाला लावायचं काय करायचं.
हम्म.
हम्म ते बाकीच टास्क पण ते बंद झाले आता.
हम्म.
हा एकच आहे खरं बोलाय कुणासोबत बोलायचं तेच काय कळेणा आता.
कुणा सोबत? माणसासोबत बोलायचं.
माणसासोबतच बोलायचं गं खरं त्यांनासनी हे सगळं सांगूपर्यंत
हम्म.
काय नसते ते आमचं, आमचं असल की बरं असतय गं. काय बोलायचं दुसरं कोण म्हंटलं तर त्या नाही हे सगळं सांगा काय, काय, कस, कस करायचं.
होय ते सगळं माहिती द्यायला पाहिजे.
हम्म.
तुमच्यावर आणि कोणी विश्वास ठेवणार? हम्म.
म्हणून तर.
हम
तर बघू या कस काय, काय, करायचं.
चालतंय, चालतंय.
आई कधी जाणार आहे.
आई उद्या आ रात्री.
उद्या रात्री. काय खायला केलंस का नाही? खायला तिला न्यायला काय केलं असं नाही म्हटल?
न्याहायला करायचं की आता उद्या आता केल्यावर मग खाऊन संपणार की.
एवढ्यात संपते?
मग कसं राहील ते.
उद्या जायचं आणि उद्या कधी करायचं ते?
ती काय रात्री जाते. दुपारी करायचंय. हम्म.
तिचा फॉर्मच झालं ते काम?
कसल्या फॉर हिचा
ते हा मतदानचं?
मतदानचं झालं.
सगळ्यांचं झालं काय?
सगळ्यांचच झालं.
हां!
हम् झालं की लेट झालं किती.
हा! कधी आहेत मतदान?
काय माहिती कधी तारीख आहे त्यांची आपल्याला काय नाही माहिती.
हा!
हम्म! काय माहित.
देऊन आलीस म तु फॉर्म तेंन सगळं?
सगळं मी देऊन आलो.
काकीच झालं का नाही ग?
काकीच काय न्हाय व्हायला अजून.
का?
नाही त्यांचं अजून काय आहे नेटवर न आणायचं येईना माहिती.
हा हा झालं असत तुझ्या बरोबर ते उगच्चच कुणाला तर सांगत बसत्या.
हम्म!
काकीच तर काय नव्हच.
तिला चालायला म्हणू नका.
हम्म, आता किती लांब हाय तुझ्या बरोबर आले असतेत की.
हा! ये
आणि काय मग पाऊस हाय काय?
पाऊस आता उनच पडले आणि कडक कुठ आणि गेला पाऊस.
आणि आता दोन दिवस त्याला पडला पडला असा म्हण्टलासा म्हणून तो गेला.
व्हय.
आला की येतोयच नाही तर नाहीच.
व्हय नाही तर नाहीच.
हम्म!
आणि काय?
काय न्हाय बाई आवरली काम सगळी?
काम काय चालूच असत्यात खायाचं करायचं खायचं भांडी घासायचं
मग घासाय नकोत हम्म!
हेच चालूच.
कराय नको म?
काय करायचं.
हम्म!
एवढंच काम.
तेवढंच की करायचं आणि काय करायचं.
ह. हम्म
मन्या कुठ गेला ग?
मन्या कुठ गेला यायलाच नाही, मैंन्या काय मैत्रीणी कड चाललाय आता.
मैत्रिणीकड गेलाय?
व्हय. तो आता मैत्रिणीची पणं, नाही याला. मैत्रिणीच्या पाठी माग लागला का नाही, मग चार दिवस, चा आठ दिवस येत नाही तो.
येत नाही व्हय हा हा आणि ती पिल्ली आहेत काय बारकी?
पिल्ली हायीत न्हव.
हू हू.
निेत
किती दिवस झाल ग?
किती दिवस झालं? आठ दिवस झाल असतील की.
आजून येत नाहीत बाहेर ती?
नाहीत यायला.
हू हू.
काय?
दिऊून टाकाय पाहिजे बाई कुणाला तर.
कुणाला द्यायच्या कती?
मग काय करणार तेवढी पिल्ली ती?
काय न्हवच्, सोडून यायच हायशकूल मध्ये.
हायस्कूलमध्ये कुठं सोडतीस? ग बाई पाप!
म्हा
द्यायचं कोणतरी बाळगत्यात कीे
कोण घ्याल पाहिजे काय नको?
अ घेत्यात की ग, विचारायचं कुणाला तर?
हम ईचारायच बघुया जरा मोठी होवू दे की.
हुं.
मोठी झाल्यावर दिवून टाकायच.
कसल्या कलरचीत?
चॉकलेटी कलर ची हायित, राकाडी कलरची हाय.
मिक्स हाय सगळं.
सगळं मिक्स हाय. बर, झोपत नाही दुपारी?
आता काय झुपतीस आणि रात्रीच कुठ जाणार?
हुं. तुझा टायमिंग भारी हाय की
हूम्.
हा बाराला झोपायच, बा सकाळी दहा ला उठायचं.
म.
बारा ते बारा.
बारा ते बारा.
हा.
मग दुपारी आणि कुठलं झोपतीस.
व्हय.
काई नई, असं दुपारीच झोपलं की, रात्रीच झोप येत नाई बाई.
हो.
आता तू घरात आहिस म्हणून, नाही त कामाला गेल्यावर कुठं झोपतीस?
होय नाहीच कीं.
काम चालू होत नाही तुझं?
काम नाही आता चालू, बंदच.
बंदच?
व्हय काम बी बंद, आणि अ त आम्ही बी काम बंद करणार आता.
काहा??
आता बास केलंय, काम करून-करून बास झालं.
बास झालं काम करून?
व्हय त शिरी बी ऐकत नाही आणि कुणासाठी काम करायचं? अभ्यास करत नाही, काय करायचं? सांगितलेलं ऐकत नही. आता त्यालाच कामाला लावून द्यायचं.
हम्म.
नी बस ये.
चालते की मग.
हम्म, डब्बा एक चार चपातीचा बांधायचा
हम् अन लावून द्यायचं.
हा नि पाठवून द्यायच.
हम्म.
रोजच पाचशे रुपये आणला तर, बसा हाय की.
ह्म, पाचशे रुपये आणतोय.
हम्, मग?
नम, काय?
मग किती आणते?
काय करतोय बाई आता, काय समजाणा तुझ. हाय काय कुठ गेला?
तीची केस अवघड झाली, आता.
अवघड झालिया.
होय.
सोपी करकी म तू.
सोपी कशी व्हायची आता, तेच समजना झालय.
सांगायचं मॅडमासनी जाऊन, जरा आगाऊपणा करतोय म्हणून.
मॅडमास्नी सांगायचं?
हं, जरा लक्ष द्या.
हम्म.
म्हणून सांगायचं.
हम्म.